हा नमस्कार हॅलो आवाज येतोय माझा छान आहेत. तुम्ही कशा आहात
मस्त मी पण झालं का जेवण वगैरे
नाही अजून झालं नाही म्हणजे आमचं झालं आमचं झालं जेवण पण आजी आजोबा खाली गेलेत त्यांचा तो सगळा मित्रमैत्रिणींचा हे असतो त्यांच्यामध्ये गेलेत आता येतील ते वरती नऊज संपेल मग जेवतील ते अस आहे त्यांना पण विरंगुळा हवा ना काहीतरी
हो बरोबरच सटाळ येतो घरात बसून बसून
कस असत ज्या वयामध्ये त्यांना अ त्यांच्या हऊस मऊस करता आले नाही किंवा छंद जोपासता आले नाही आता ते ते जोपासताय आता त्यांना तो वेळ आहे असं
आता म्हणजे काही लोक असे असतात आता तुम्ही मस्त त्यांना म्हणजे असं काय बोलत वगैरे नाही काय का लोक असे असतात की म्हणजे घराच्या बाहेर जाऊनच मा त्यांना असं वाटत आता बघताय ना म्हणजे आमच्या इकडे कसं असतं सांगून
तुमचा आवाज आवाज जातो येतोय तई हा आता आला आता आ
हा आम्ही कस हा गावा ठिकाणी राहतो ना आम्ही आम इथ क आहे म्हणजे एखादी जी आजोबा बाहेर गेलेलाता म्हणजे त्यांना जाऊन देत नाही त्यांच म्हणणं काय हे जाणार मगचार लोक हना काय सांगतील म्हणजे आपल्या घरावरून आणि मग ते घरात भडण होणार ण असं जास्त असतं मग त्यांना कुठे पाठवत वगैरे नाहीत ते घरात बसून पण त्यांना कस हे होतं ना अंटला वगैरे येतो असं नाही पाहिजे
तुमचा आवाज तुमचा आवाज जातोय येतोय फार
हा येतोय ना आता
हा आता येतोय पण प्रत्येकाला आपापलीज्य बुद्धी असतेच ना कोणी काही शिकवल्यामुळे कुणी काही अस त्याच ऐकून आपल्या घरामध्ये वाात
ते नाही हा पण ह्या गोष्टी आपल्या म्हणजे जी आता आहेत त्यांना समजायला पाहिजे ते असं विचार करतात आजी आजोबा म्हणत नसतील काय पण त्यांच्या मनात असे विचार जातात की म्हणून ती लोक पाठवत नाही बाहेर
हम्म हम्म पण ते काय आता लहान नाही त्यांना कोोंडून ठेवायला ते काय आता लहान नाही आहेत ना
नाही येत तेच ना
आता बघा पाच वर्षाचा जो मुलगा आहे त्याला त्याच्याच वयाची मुलं लागणार ना आता तुम्ही समजा वीस वर्षाचे तुम्ही बष्ट पंच्याहतर वर्षाचे तम लोकां म नाही करणार तुमच्या वया लकां मैत कर कार तुमचे त्यांच्याशी विचार जुळतात आचार जुळतात बरोबर का नाही तसच त्यांनी त्यांचही मन जाणून घ्यायला पाहिजे
हज
आजकाल कस आजकाल कसं झालंय नुसत आईवडिलां चा पैसा हवा आई वडिलां जी जे काही जमीन जुमला हवा असंच चाललेलं आहे
तेच ना प्रॉपर्टी वरून आता किती भांडणं वगैरे होतात
हम्म हम्म
सगळ्या गोष्टी पाहिजे असतात आणि मग अ भरपूरच भांडणं वगैरे होतात.
यासाठी कसंय माहिती का? सुनांनी अ त्यांच्या आईचं नाही ऐकलं पाहिजे. आपल्या संसारातलं आपल्या संसारातच ठेवलं पाहिजे, माहेर कडच माहेरकडे अन् सासर सासर कडे बरोबर कि नाही, माझं म्हणंणं अस जेव्हा तुम्ही नवरा बायको प्रेम करता तेव्हा दार लावून प्रेम करता. तिथं तिसरा नसतो ना, मग तुमचे वादही होतात, ते सुद्धा उमर्या च्या बाहेर गेले नाही पाहिजे.
नाही पाहिजे बरोबर आहे हो बरोबर
म जेव्हा तिसरा येतो, तेव्हा ते वादच होतात. आणि घरातल्या वयोवृद माणसं ही तुमची अडचण नसून ते तुम्हाला सहकार्यच करणार आहे.
आज बघा वेगवेगळ्या संस्कृतीतून वेगवेगळ्या घरांशी आपण संबंध जोडतो लग्नासाठी तुमचं जे पालन पोष झालंय हे वेगळ्या संस्कारात झालंय. त्यांचं वेगळ्या संस्कारात झालंय, दोघांचेही मतभेद विचारांचे असू शकतात ना, कधी जर टोकाचे वाद झाले तर ते आईवडील त्यांच्यामध्ये सामंजस्य घडवू शकतात. तुमच्या मुलांवर संस्कार करू शकतात.
आणि पहिली गोष्ट म्हणजे हा एकामेकांना समजून घेतलं की सगळं बरं बरोबर होतं.
हम्म
म्हणजे दुसऱ्यांच ऐकायलाच नाही आणि काही काही लोकं अशे असतात की म्हणजे आपल्या जे घरात होते ना? ते स्वतःच म्हणजे दुसऱ्यांना जाऊन सांगतात की माझ्यासोबत असं करतात. म्हणजे स्वतःच आपल्या अ आपल्यावरून जे घरात काय होतंय ते बाहेर जाऊन चर्चा करतात.
पहिली गोष्ट तर ना ताई मला, मी या विचारां ची की, आज जर तुम्ही सुनेला विचारलं ना तर तुमच्या म्हातारपणात ती ही तुम्हाला आईसारखी सांभाळेल, पण तुम्ही जर तिचा जाच केला तर ती तुमच्या म्हातारपणात तुम्हाला का सांभाळेल? बरोबर आहे की नाही आणि मुलींनीही, आपल्या घरातलं घरात ठेवावं. आपल्या घरातल्या गोष्टी आईला सांगू नये, कारण काय काय च्या आया अस तात ज्या लेकिंच्या संसारामध्ये ढवळाढवळ करताता, आणि त्यामुळे सुनांची सासवांची भांडणं होतात. असंय, म्हणजे त्या स्वतःच्याच लेकीचा संसार उद्वस्
उध्वस्त करतात. हो हो बरोबरय
म्हणून आपल्यालाही देवानी बुद्धी दिलेली आ ए आपण पण ती बुद्धी जागृत ठेवून आपल्या संसारात वागलं पाहिजे.
बरोबर आहे.
आज जर तुम्ही तुमच्या सासूला म्हणताय की नकोय असं. त उद्या तुमची पण भावजय कशाला तुमच्या आईला सांभाळेल.
बरोबर आहे आणि उद्या आपल्याला पण मुलगा होणार आहे आपण पण सुन होणार आहोत. सासू होणार आहोत, त्यांनी त्यांनी जर आ आपल्या समोर हे केलं, परत मग आपल्याला पण वाईट वाटणारच ना त्या गोष्टीचा, आता आणि आत्ता ज जास्त कस आहे म्हणजे सासू जरी चांगली भेटली ना, क सून बेकार भेटते. सून चांगले असेल तर सासू म्हणजे असं अ क्वचित असे असतील की दोन्ही पण एकामेकी समजून घेणारे आहेत, नाहीतर जास्त तर हेच चालू आहे म्हणजे अ सुनेनी पण आपल्या सासूला आईचा मान द्यायला पाहिजे. आणि सासुनी पण जस आपण आपल्या मुलीला हे करतो. तसं सुनाला समजून घ्यायला पाहिजे.
हम्म कसं असतं. माहिती का ताई आपण जेव्हा लग्न होऊन दुसऱ्या घरी जातो. तेव्हा आपण सगळ्या माणसांना सोडून तिथे गेलेलो असतो. आपली रक्ताची नाती तेव्हा कस बोललं जात, माहितीय का अ त्या लोकांनी तिला सांभाळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबामध्ये बरोबर की नाही. पण त्यांची अपेक्षा ते त्यांचं बोलण्याची पद्धत कशी असते. हे आमचं आहे. हे आमच्यातसं चालत नाही. हे तुमच्या तिकडे चालत असेल, अरे, तुम्ही तिला लग्न करून आणली म्हणजे ती पण तुमच्यातलीच झाली, ना आपल्यात म्हणा, आपल्यात म्हणा, बरोबर आहे की नाही?
बरोबर आहे.
मग इथं, सासू चुकते की नाही. इथे सासू चुकते, असे म्हणजे तुम्ही तिला आपलं असं नाही करत ना, मग ती कशी तुमच्याशी चांगल्या वागेल हा जाणीव करून देतात. आणि मग तिला विचारायला वाटतं. तिकडून आई वडील वडिलांनी सांगितलेलं असत. बाई आता हे घर तुझ्यासाठी परक झालं. आणि कडून सासर कडचे म्हणतात. आमचं तुमचं बरोबर की नाही. मग तिचं घर कुठलं, हा पण प्रश्न
तेच ना, मुलीला, मुलीला घर म्हणजे नाहीच आहे.
हम्म आणि नवरा पण नवऱ्याचं पण काही चुकतं की, नवरा पण भांडणात म्हणतो, जा तुझ्या बापाच्या घरी हे शब्द असतात बघा. बापाचं घर कुठलं?
तुम्ही आणलीस, तेच ना तुम्ही लग्न करून आलात. तु करायला पाहिजे, सांभाळून घ्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आणि भांडणं काही सर्वाच्याच होतात. पण असं म्हणजे आई वडील नाही काढायला पाहिजे.
हम्म, कस आहे. पुरुषाची एक विचित्र सवय असते, जिथून तुम्ही जन्माला येतात. त्याच गोष्टीला शिव्या द्यायच्या. हे, आपल्या इथं खूप चालतं. ते खूप चुकीचं आहे. हे सुशिक्षितपणाचं लक्षण नाही असं मला वाटतं.
मुळात म्हणजे ती तुमची ती सगळ्याना सोडून आलेली आहे. ना तुमच्याकडे, आणि तुम्ही तिला सामावून घेतलं पाहिजे, तुमच्या कुटुंबामध्ये
एवढं घर सोडून, आपली आई वडील सोडून, फॅमिली सोडून, सोडून जाणं, म्हणजे काय एकदम हे नाही.
आणि त्याच मुलाला नाही. जर मग तुमच्या मुलाला ती वेगळी घेऊन गेली. तर तुम्हाला किती किती त्रास होतो. ना आमच्यापासून मुलाला तोडल, तुम्ही तर तिला सगळ्याच नात्यात पासून तोडून घेऊन येत ना, आधी हा माझा लेक माझं ऐकत. ऐकत होता. आता ऐकत ऐकत नाही. आता सुनेच ऐकतो, असे टोमणे मारले जातात. मग तिला
बाद बाद बोलत होते.
पण तुमचा जो लेक आता सुनेचा ऐकतोय. त्याला पण काहीतरी शान पण असेलच ना, तो
तुम्हीच आधी नीट नाही राहिलात. मग ते तरी कशाला जाणार आहे. सोबतच रहा
नाही पण, समाजाची विचारांची धारणा कशी असते. बघा ना, की माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं भांडणं करून वेगळे राहिलेस संसार केला अ पण तिला तर तुम्ही सगळ्यांपासून तोडून तुमच्या मुलाच्या सुखासाठी घेऊन आ ना बरोबर की नाही तुम्ही तीच्याशी जमता घ्यायला पाहिजे होत मग
हम
हॅलो हां म्हणजे कुठतरी हा समाज सुधारला गेला पाहिजे
बर काय हो बरोबर आहे समजून घ्यायला पाहिजे सर्वांनी मुलींना तेच विषय
शेवटी स्त्री ही सासू असो आई असो नाहीतर सून असो ती अनंत काळाची माता आहे म्हणून तर स्त्रियांना एवढा मोठा दर्जा दिलेला आहे आपल्याकडे
हो बरोबर आहे बरोबर आहे
तुमचे माझ्यासारखे विचार आणि आपण आपण तरी आपल्या सुनांना जाच नको करूयात असं मला वाटतय बरं आपण आपली शेवटची पिढी हे बरोबर की नाही खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकू
न मला पण तुमचे छान वाटले विषर
धन्यवाद